हा मा व्हॉईस नाही येत?
हा हा येतो येतो.
मग काय करतेस?
काय नाही बसली निवांत.
म जेवण झालं?
हा झालं. तुझं?
म् स्वयंपाक करायला आवडतो का?
आवडतो की.
मग काय नवीन ट्राय करतेस काय?
हॅलो.
बर बर थांब माझ्याकडे आहे की गुजराती पदार्थी मधली म्हणजे डिश केली होती आम्ही.
हा हा.
ती सांगू क का?
हां हां सांगा.
त्या गुजराती म्हणजे डिश च नाव आहे सुरती उंदियू.
हा हा.
म ती कशी म्हणजे असं गुजरात मध्ये जास्त अस फेमस हाय. त्यांचा पारंपारिक पदार्थ म्हणून ती ओळखली जातिया कसं म्हणजे चवीला असं गोड, तीखट आणि असं चटपटीत असं
हा हा.
मग त्यासाठी सगळंच म्हणजे तुला साहित्य सांगतो, तस कर म तू हम्. त्यासाठी बघा एक कप सुरती पापडी घ्यायची,
हा.
म्हणजे नसेल तर आपल्या म्हणजे शेंगा.
हा.
अं तसच अर्धा कप हिरवे हरभरे असतात. आपल्याकडे चे
हा हा.
किंवा मग ते नसेल तर मग तुरीचे दाणे
हा हा.
मग ते तसच दोन तीन ला हान बटाटे, दोन तीन लहान वांगी एक एक लहान रत्ता, अ परत शंभर ग्रॅम सुरण हे संगळच. त्याच्यासाठी लागत परत तसच अ मेथी मोठी यासाठी अ एक कप बारीक चिरलेली मेथी आणि अर्धा कप बेसन एक चमचा तिखट अ हळद आणि चवीनुसार असं मीठ. हम परत एक चमचा साखर आणि तेल घ्यायचं.
हा हा.
आणि त्याच त्यासाठी एक उंदियोचा मसाला लागतो मग तो बनवण्यासाठी कसा आपण म्हणजे आपल्याकडच्या घरच्या साहित्याने पण तो बनव बनवता येतं. आपल्याला आ हा म त्यासाठी कसं एक कप ओले खोबरे, एक कप कोथिंबीर तीन-चार हिरव्या मिरच्या परत आलं लसूण पेस्ट टआ, आ दोन चमचे पांढरे तीळ, एक चमचा धने जिरे पूड, दोन चमचे साखर अ लिंबाचा रस आणि आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचा मग सगळ्यात आधी काय करायचं मेथीचे मुठिया बनवून घ्यायच्या. मग त्यासाठ्या आ पण एका भांड्यात मेथी, बेसन, तिखट, हळद, मीठ अ साखर आणि एक चमचा तेल एकत्र करून असं घट् पीठ मळून घ्यायचा.
हा हा.
हा आणि त्याचा लहान अशे बॉल्स तयार करून घ्यायचे म्हणजे आपण असं गोभी मांचुरियासाठी कसं करतोय
हा हा.
तशे मग ते तेल गरम करून घ्यायचं आणि ते असं ते बॉल असं छान कुरकुरीत तळून घ्यायचे. हा. मग त्याच्यावर त्यानंतर काय करायचं त्याच तेलात ते कंद, रताळे आणि बटाटे त्यांचे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि ते त्या तेलात थोडस असं हलकं करून तळून घ्यायचं.
हा हा.
आणि नंतर ते वांगी आणि बटाटे असतात का नाही त्यांना का मधोमध कट करून घ्यायचं म्हणजे आपण आ भरली वांगी कसं करतय तशे हा आणि त्यात तो मस, उंदियोचा मसाला असतोय ना तयार आपण केलेला तो भरून घ्यायचा त्या दाबून भरून घ्यायचा. म्हणजे भरले वांगे करतेत तशेच आणि नंतर मग ती सुरती पापडी अ तेव्हा पण शेंगा त्या स्वच्छ धुूवून घ्याच्या. नंतर मग आपण कशात जर म्हणजे करणार असं सल कुकरमध्ये किंवा भांड्यात कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यात ओवा आणि हिंग टाकून त्याची फोडणी द्यायची. म नंतर काय करायचं ती सुरती पाप डी आणि उ तो मसाला असतोय राहिलेला म्हणजे दाबून भरून तो राहिलेला हयकनाय मस त्याला तो त्यात घालायचा आणि बेकिंग सोडा टाकायचा. नंतर हा सोडा थोडासा म्हणजे आपला खायचा सोडा
हा
तो टाकून घ्यायचा त्यानंतर ते कंद, रताळे आणि ती भरलेली वांगी, बटाट ते एकात्र म्हणजे सगळं ते हेक एकावर एक थर रचून ते ठेवायचा. आणि उरलेला सर्व मसाला परत त्याच्या वरन घालायचा आणि अर्धा एक काप पा कप पाणी म्हणजे घालायचं वरण आणि कुकरचं झाकण लावून ते मध्यम च्या वर दोन शिट्ट्या असं करून घ्यायच्या नसेल तर म आपण भांड्यात जर करणार असलो तर म ते भा एक पान कप पाणी घालून एक पंधरा वीस मिनिट ते वाफवून घ्यायचं. शिजवून घ्यायचं. चांगलं म नंतर हे आता हे डे रर शिट्ट्या करून झाल्या की म ते तयार झाले. रेसिपी आपली नंतर ते अ गरमागरम अशे पुऱ्यांसोबत म्हणजे द्यायचं खायला. आणि ते गुजरातमध्ये कसं अस गोड म्हणजे त्यांच्या जेवणासोबत ती जिलेबी पण अस् त्या हा आण आणि नंतर त्या ह्याच्यात ते सुरती उंदीऊ ची आपण जी रेसिपी केले की नाय ती देताना कसे म्हणजे असे वरून त्याच्यावर ओल्या खोबऱ्याचा कीस अ परत कोत थिंबीर टाकून असं गार्निश करायचे. आणि वाढायचा. जे छान हो रेसिपी करून बघ एक दहा आम्ही असं म्हणजे परवाच केली होती एकदा नवीन असं म्हंटलं कायतरी अ् महाराष्ट्रीयनच खाऊन खाऊन म्हणजे हे झालं होतं म्हणून जरा म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करूया. मक ती रेसिपी केले.
हा, हा ठीकय, ठीकय तू दिलेल्या ते अरे सिब्बतीला बघूया मम्मी पण करून बघतीय हा, हा.
मग आणि आंब्यांचा सीझनय. त्यात काय?
त्यात काय नाय आमरस केला होता तेवढाच.
आणि हा आहेकी.
हा, हा.
आम मी प हा आमच्यात म्हणजे असं नवीन, नवीन कायतरी लस्सी म्हण किंवा मँगो रवा केक आता आम्ही केला होता आंबे आणले होते म्हणून.
हा, हा
तर त्याची सांगते रेसिपी.
हा ठीकय, ठीकय सांग.
मग काय एक कप आंब्याची पिवरी घ्यायची. एक कप रवा अर्धा कप दही ते चांगलं मिक्स करून घ्यायच आणि पंधरा मिनिटस म झाकून बाजूला ठेवायच. त्याच्यानंतर काय करायचा ते अ मिक्सरच्या पंधरा मिनिट झाल्यानंतर ते रवा जरा फुगतो. मग ते नंतर मिक्सर च्या भांड्यात ते सगळं मिश्रण काढून घ्यायचं त्याच्यात अर्धा कप तेल अर्धा कप सा अ साखर घालायची आण थोडस मीठ घालून ते बारीक करून घ्यायच. टेस्ट करून घ्यायची त्याची पण बेटर करून तयार घ्याय सा मग नंतर त्यात हा. एकदाच मिक्सर ला लावायचं ग म्हणजे, पहिला बाजूला फक्त पंधरा मिनिट ते झाकून ठेवायचं. आणि नंतर मग ते हा, पंधरा मिनिटां नंत तर ते मिक्सरमध्ये घालून त्यात तेल थोडं घालायचं साखर आणि अ मी घालून ते प्यूरी त्याजी पेस्ट करून घ्यायचे. बारीक नंतर मग त्यात तस चार पाच थेंम व्हेनीलायसेन्स आपलं असतं.
हा.
एक टीस्पून बेकिंग पावडर घालायचे. अर्ध टी स्पून बेक सोडा घालायचा परत एक चमचा दूध घालून घ्यायचा दूध म्हणजे, जरा ते घट्ट होतं ना बेट मग त्यासाठी ते हा एक चमचा दूध घालून फेटून चांगलं फेटायचं खर. त्यामुळे म्हणजे केक फुलतो, आपल्या नाही तर म साज चिकट होत फेटून घ्यायचं जास्त बेटर ते. मग दुसरीकड आपण अ आपण म्हणजे, कशात करणार आहे. कढाईमध्ये. जर करणार असेल तर ती कढई पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचं आणि केक टीन मध्ये अ बेट बटर पेपर लावायचा, बटर पेपर घालायचा आणि त्याच्यावर ते बेटर पसरवून घ्यायच. टॅप टॅप म्हजे त्याच्या हवा ती जायला पाहिजे हा, परत त्याच्यावर मग काजू, बदाम, पिस्ता ते आपण टाकून सगळं अस म्हणजे, गार्निश करून ते बेक कराय चाळीस मिनट म्हणजे, आपल्याला किती तीस चाळीस मिनिट ते लागते. हम्म तीस चाळीस मिनटानंतर मग आपला मँगो रवा केक पण तयार होतो.
हो हिट वर करायचं काय
हा मीडियम मीडियम.
हां हां.
ठीक हे तुमची जर लाम जे लहान मुलं असतील तर त्यांना पण केक छान वाट आवडेल. मॅगो पण प जात ते खात्यात आणि केक पण
हा हा नाही आहेत आहेत आमच्या घरी पण आहेत लहान मुलं मी बघूया नक्की करून बघेल तुम त हा मॅंगो रवा केक छान वाटली तुमची रेसिपी आ करून बघेन मी मँगो रवा केक.
म आणि काय उन्हाळ्यासाठी तुम्ही करताय
आम्ही उन्हाळ्यासाठी असं काही नाही करत खास आमच्याकडे पण आंबे असतात. आम्ही आमरस करतो आमरस
हा म्हणजे उन्हाळ्या उन्हात न आल्यानंतर. फ्री मिक्स वगैरे असा लिंबू सरबतच ते मिक्स ते आसं काय
हा लिंबू सरबच प्रेमिक्स ते प नाही नाही करत तसं काय नाही कर सोडा. डायरेट लिंबू सरबत करून देत. तहान प्रेमिक्स मध्ये ते फक्त साख करं असं हे करून घ्यायच ना वाळवून उनात.
वाळवून घ्यायचे हो आणि लीव मग लिंबू सरबत ज ते हे आहो. अस म अ ज्यूस पण हा रस हा ज रस पण नंतर त्याच्यात जरा सं काळं मिठ घालायचं म्हणजे त्याने जर असं चव वाढते जास्त. हा.
नाइ नाइ तुीम्ही सांगितलं ती दोन तीन रेसिपी मी ती ट्राय करून बघेन आणि तुम्हाला सांगेन कसं झालं ते.
ठीक आहे चालेल. नक्की करा ट्राय,
करते करते नक्की आता उन्हाळा सीझन हाय त्यामुळं तुमचं लिंबू सरंबत त प्रिमिक्स मी करूनच बघ सांगितलं नाही.
हा ठीक हाय.
ठीक हाय.
ठेऊ.
हा हां.